आ काय चालंय.
काय नाही चित्रकला करत होतो.
होय, अरे तुझी बारावी झालीय ना आता.
हो.
हं.. मग काय ते, ऍडमिशनचं काय चालंय.
हा ऍडमिशनच म्हणजे, ते कॅप राऊंडच जरा सुरू व्हायले पण मला हे आयडिया नव्ह ती काय करायचाय.
तू ते हे भरलेस का, रजिस्ट्रेशन झालेय का तुझं.
हा झालं ना.
हा रेजिस्ट्रेशन झालं, मग तुला आता. अ अठ्ठावीस ते तीस मध्ये काय करायचं, तुला ऑप्शन फॉर्म घ्यायचेत. तु कुठली घेणार आहे ब्रांच.
अ मी तरी सी एस कॉम्प्युटर सायन्स आणि, अ.. एन टी सी ठरवलंय.
हो का. आणि मग ऑप्शन्स काही ठरवलेत का, म्हणजे कुठलं कॉलेज वगैरे घेणार आहे असं काय तुझं. प्रायोरिटीज ठरवलेत का.
हा ठरवलंय पण ते ऑर्डर काय करायची ती माहीत नाही ना.
हा हा आता तुला हे बघ कसं करायचंय. ऑप्शन फॉर्म तुला अठ्ठावीस ते तीस मध्ये भरायचेत बरोबर तर तू करता कस असत ते कॅप राऊंड वन मदे जर तुम्हाला पहिलंच कॉलेज दिलेल चॉईसमध्ये. अ पसंतीच तू जे कॉलेज देशील की नाही अन तेच जर तुला मिळालं. पहिल्याच राऊंड ला पहिलंच ऑप्शन त मग तू त्याच्यामधनं आउट होणार कॅप च्या अ सायकलमधनं. राऊंड मधन. ह आणि दुसऱ्या सायकलमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये काय होतय जर पहिले तीन पैकी, तुझे जर एखाद चॉईस करेक्ट आली. एखादी चॉईस बरोबर आली तुजी तर ते काय होतय अ म तू परत ह्याच्यामध्ये तुला पुढच्या कॅपला जातां येत नाही. त्यात ती अलोट होती आणि तिसऱ्या कॅप मदे जर सहा मधलं तुझ एखाद ऑप्शन आ बसल अ तुला पाहिजे ते. तर तुला मिळत नाही म आपण काय करायचं सहा ऑप्शन असे द्यायचे कॉलेजचे हे द्यायचे आपल्या आवडी ज्या की अ आपल्याला जिथ मिळू शकत नाही ऍडमिशन मग तू व्हि जि ट टी आय मुंबई टाक अ तुझं किती हे पर्सेंटेल किती आले?
नाईन्टी सेव्हन पॉइंट नाइन टू परंसेंटेज.
अरे छान पडले की तुला मार्क अ मग व्ही जि ट हा व्ही जी टी आयला तुला, आणि सी ओ ई पी ला शक्यता जरा कमी आहे. त पहिले सहा ऑप्शन आहे की नाही तू व्हि जे टी आय. आणि सी ओ ई पि टाकुंन दे
ह ठीक आहे.
हा म तुला बहुतेक जास्त अ शक्यता कुठं मिळण्याची आहे बघ. अ पी आय सी टी आहे ना पी आय सी टी च पण कॉलेज चांगलं आहे मग तू ते. तीन ऑप्शन व्हि जी टी आय चे दे तीन ऑप्शन सी ओ ई पी चे दे.
अ त्याच्यानंतर मग हा त्याच्यानंतर मग तू अ पी आय सी टी चे ऑप्शन दे. आता पी आय सी टी मध्ये ए एन टी सी चांगलं आहे बघ ए एन टी सी चांगलंय अ कम्प्युटर सायन्स चांगलंय. अ तिथलं ए आय डी एस पण चांगलंय मग हे सगळ्या ब्रांचेस टाकायच्या चॉईसमध्ये.
अच्छा!
म ह्याला प्रेफरन्स द्यायचा. त्याच्यानंतर मग तू अ पी सी सी ओ ई टाक पी सी सी ओ ई च. कम्प्युटर सायन्स चांगलंय, आय टी चांगलंय, ए आय डी एस चांगलंय. त्याच्यानंतर म डी वाय पटला आ कुर्डी, चांगलय, डी वाय पाटील पिंपरी पण चांगलय. म ह्या चॉईसेस तू आता अ तीस तारखेपर्यंत भरायच्यात मग तू म्हाला दोन तारखेला अ ते देतील शीट अलॉटमेंट करून.
हू!
हा मग ते सीट अलॉटमेंट झाली तुम्हाला कि तुम्हाला जर घ्यायचं असेल त तीन ते पाच मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायच म्हणजे ज्या कॉलेजला जायचंय ना? त्या कॉलेजला अ घ्यायचंय ऍडमिशन, आणि नसेल- त तुम्हाला ति- एक ऑप्शन असतय अ- फ्रीज किंवा बेटरमेंट.
हम.
फ्लोटिंग. फ्लोटिंग. म फ्लोट केलं तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येतय. म तुम्ही पुढच्या राऊंडला जायचं. म पुढच्या राऊंडच ऑप्शन फॉर्म आहेत की नाही ते सात- ते नऊ मध्ये भरायचेत तुम्हाला.
हा.
हां. सात ते नऊ मध्ये दुसऱ्या राऊंडचे. आणि मग त्याची अलॉटमेंट तुम्हाला बारा तारखेला मिळणार ए. बारा ऑगस्टला.
अच्छा.
आणि समजा कॅप टूच जर तुम्हाला असेल. तुम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळाल असेल. तर ते तेरा ते सतरामध्ये तुम्ही त्या कॉलेजला जायचं ऍडमिशन वगैरे घ्यायचं.
ओके.
हं. आणि मग तिसरा राऊंड सुरू होतो- अं. एकोणीस ते एकवीस मध्ये परत. तुम्हाला तिसऱ्या राऊंसाठी ऑप्शन फॉर्म भरायचेत.
ओके.
हं. आणि मग त्याच्यानंतर-
ह.
अ- चोवीस तारखेला तुम्हाला तिराव हे मिळेल. अम् काय त्याचे राऊंडस मिळतील.
अच्छा.
हा. आणि मग- ते जर तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला मिळालं- तर तुम्हाला चोवीस ऑगस्ट ला तुमचं ते कॉलेज जॉईन करायचय.
अच्छा.
आणि जर तुम्हाला चौथ्या राऊंडला सुरू होत एकोणतीस ते एकतीस मध्ये- आणि त्याची अलॉटमेंट होणारे तीन तारखेला. तीन सप्टेंबर.
हम्म.
हा. मग तुम्ही चार ते सात मध्ये अ हे करायचं. आणि- तुम्हाला हे चारी राऊंड मधले जर कॉलेज नाही पसंत पडलं. तर तुम्ही- अ- अ -हेला पण जाऊ शकताय. स्पॉट राउंडला आणि इन्स्टिट्यूट लेव्हलच्या ऍडमिशनला.
अच्छा.
हा मग तिथं फक्त इन्स्टिट्यूट लेव्हलच्या ऍडमिशन ला काय असतय? थोडीशी अ हे असती. काय म्हणतात फी जास्त असती.
अच्छा.
हो. मग तिथं पण तुम्हाला पाहिजे ते कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ.
बरं.
अ. मग तुला जर कधी काही अडचण आली तर तू का मला बोलू शकतो. फोन वर.
हा ठीक आहे.
हा ह ह तू तू काय काय ऑप्शन्स घेतलीत आता.
आत्ता तरी अ मी सीओई पीच सीएस घेतलंय. अ एन टी सी घेतलय इ ए टी एस घेतलाय परत बी ए सी टीच, ए डी एस भेटलं नाही आम्हाला बघितलेलं आम्ही. म ते नाही घेतलं. तसं ई एन टी सी घेतलंय, सी ओ पी सी इलेक्ट्रिकल पण घेतले.
ओके!
मग पी सी पी आय सीटीच सी एस घेतलंय. परत ई एन टी सी घेतलंय. एडी एस घेतलं, त्यानंतर पी सी सी होई त्याचं त्याचही आयडीएस नाही सापडलं म्हण सीएसी घेतलं इलेक्ट्रिकल घेतलं. हा आणि त्यानंतर डेवा पाटेलच डेवा पाटील अकुर्डी तिचं
हा.
अ सी एज घेतलय. मग त्यानंतर पिंपरी डि वाय पाटील त्याचं असं सी एस घेतलं आणि ए आय एस एस एम एस च सी एस घेतलंय.
हो का ह हा ह ह.
आसपास वीस कॉलेज घेतलेत.
हो का? तुम्ही हिच्यात किती ऑप्शन देऊ शकता तीस पन्नास पर्यंत किती पण कॉलेजेस टाकू शकताय.
अच्छा!
हा आणि आपल्याला असं बघायला पाहिजे की राऊंड वन मध्ये आपल्याला कुठलं तरी बऱ्यापैकी कॉलेज मिळालंच पाहिजे.
बरं!
हं. त आणि एकदा पहिलं तुम्हाला ऑप्शन मिळालं सपोज तुम्ही आता डी वाय पाटील घेतलं. डी वाय पाटील आकुर्डी आणि त्याच्याखाली तुमचं डी वाय पाटील पिंपरी होतं आणि तुम्हाला डीआय पहिल ऑप्शनला डी वाय पाटील अकुर्डी म्हणून तुम्हाला तिथं मिळून जाणारग तुम्हाला जर परत पिंपरी पाहिजे असेल तर चान्स नाही, त्यामुळे ती कॉलेजची चॉईस देतय ना तुम्ही ती एकदम प्रॉपर दिली पाहिजे‌.
ओके!
हम, जर तुमची तीथ चुकलं सिक्वेन्स अ ह्याच तर मग आपल्याला कॉलेज चांगलं भेटत नाही.
अच्छा!
ह कॉलेज चांगलं ती लिस्ट चांगली कर कुणाला तरी दाखवून वगैरे घे.
हो ते आमच्या ओळखितले काउन्सिलर आहे मग त्याकडन भंगर
हो का, अ मित्रांना वगैरे पण विचार तुझे मित्र कुठल्या साईडला जाणार आहेत.
हा म्हणजे अर्धी मेकॅनिकल ला अर्ध सी एस ला चाललेत.
हा.
रोड कोणत इलेक्ट्रिकलला चालय आणि. कोण रोबोटिक्स आणि ऑटोमेशन चाललय
होय होय
हम्म
चांगलय चांगलय मार्क छान पडलेत मात्र तुला
हम्म
हो हो कुठं ट्युशन वगैरे लावली तुस
ही इथं चाटे
हो का छान करून घेतात का ते
हो म्हणजे आता तिथले टीचर्स काय म्हणायच आता क्लास झाला कि जे जे अभ्यास करतेत त्यांना सेपरेटली शिकवतात परत म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस घेतात म्हणजे एक्स्ट्रा एमसी क्यू वगैरे वगैरे
हं जास्तच सोडवुन घेतात का
हो
हम्म हम्म छान आहे छान आहे आणि तु पण मेहनत घेतलेली दिसतेस भरपुर
हां
हा हां हां कुठल सरावासाठी कुठल काही युज केल होतस का
अं हा रेफरन्स बुक घेतलेले
हां
मॅथ्स मॅथ्स साठी प्रफुल प्रफुल कोणाची तरी बुक होती
हं
प्रफुर सिंग अं फिजिक्स साठी डी सी पांडे
हा हा हा
आणि केमिस्ट्री साठी एमएस्ट्रा हाॅन
अं तुला कुठला अवघड जायचा विषय
ह हे केमिस्ट्री
अ अरे सगळ्यांना केमिस्ट्री सोप जातोय फिजिक्स अवघड जाते सगळ्यांना
हम् आता हो मला फिजिक्स सोपा जाायचा
सर चांगले शिकवत होते बहुतेक
हो फिजिक्सच कस आहे की ते काय समजाय समजा सारखय सगळ ना केमिस्ट्री मध्ये अर्ध रट्टा मारता येत नाही
म्हणजे कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट असतेत ना
हां कॉन्सेप्ट आहे कि समजल की झाल
हम्म बरोबर आहे बरोबर आहे आणि मॅथस कस होत तुझ
मॅथ सोप मॅथस काय नाही
हा ज्यांना ज्यांच फिजिक्स आणि मॅथस चांगल असते ना त्यांना इंजिनिअरिंग सोप जात केमिस्ट्री फारस नाहीये इंजिनिअरिंगला
नाही ये‌ का
नाहीे नाही केमिस्ट्री फार नाही एखादा विषय तुमचा फर्स्ट इयरला असला तर असला तो सुद्धा पन्नास मार्काला अन् आणि तेच्यास सोप सोप असत ते अवघड नसते
हम
मात्र तु कम्प्युटर किंवा ए आय डी एस अशी सब्जेक्ट घेतले किंवा एन टी सी अभ्यास मात्र चांगला करायला लागणार कारण प्लेसमेंट ना अ तुम्हाला नुसतं मार्क पडून काही उपयोग नाही तुम्हाला क हे पण यायला पाहिजे. अ बाकीचं पण असतंय ॲप स्किल्स लागतंय त्याला.
हम्म.
हम्म ते यायला पाहिजे तुम्हाला चांगलं.
हो.
हा म तू चांगला अभ्यास कर.
हम्म.
आता कसा बारावीला छान पडले तसेच मार्क पाड.
हो.
हम्म काहीतरी महाघोटाळा झालाय म्हणतय सी ई टी मध्ये बघ घु या आता कसं होतंय ते.
हो मी पण बघितलं ते सेंटर फिक्सिंग केलते वाटतं असं काय-काय आहे.
हम्म बघूया आपण काही लक्ष नाही द्यायचं आपण प्रोसेस न जायचं. आपण चांगलं केलं तर आपल्या मागं देव असतोच आहे.
हो.
आपण चांगले कर्म करत राहायचं.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
हा हा हा तुला आल च बेस्ट आणि कशाला ऍडमिशन मिळाल तर सांगशील. ठेवू का जरा काम आहे मला हो हो हो हा.